हो येतोय ना येतोय नाही येत तुम्हाला
हो मध्ये मध्ये जरा हे होतय काहीतरी हो हो मी छान आहे मस्त तुम्ही कश्या आहात
चला म्हटलं दुपार संपलीया तासल्या काळची वेळ बसली होती मग चहा सोबत गप्पाई मारूया म्ह तेच हो हो
स्वयपाकात म्हणजे स्वयपाकघरात जातो आधी काय सगळं चहा पाणी नाश्ता हे करून झालं की
हो ना हो ना जेवणाच्या यारी म्हणजे बाईक न बघ ना स्वतःला का म्हणजे अवघडचे थोडं मग तेच तोच विषय असच आठवला म्हटल आपल्या सातशी याच्यावरच बोलूया आता कि बा सर्व काम सर्व गोष्ट करतात आपण स्वतःची फिटनेस आरोग म्हणजे करत नाही वेळच मिळत नाही किंवा मिळालाय तरी कोणी काढत नाही असं नाही का
हो ना का काय माहितीय हे सगळं करून करून सुद्धा काही जण कंटाळतात ह बोला ना
हो मग तेच कंटा तेच होतं कंटाळ असतो ना बायका आणि कसं अ छान बघा ना एक छान मस्त ग्रुप तयार केला आणि संध्याकाळची वेळ सकाळची तर नाही मिळू शकत बायकांना कधीच पण संध्याकाळची ची वेळ बरं पैकी थोडीफार काढू शकतो पण नाही का म्हणजे जे एक आरोग्य योग्य आणि फिटनेस या दोन्ही गोष्टींवर वि विचार केला तर संध्याकाळ चा वेळ म्हणजे बघा ना योगा करू शकतो आपण अ छान असं अ म्हणजे कसं बघ ना ते अ क्लब वगैरे असं बघ हास्य क्लब म्हणतात त्यांना बायका बायकांचे असे निर्माण करून म्हणजे बायका स्वतःसाठी आणि स्वतःच्या फिटनेस साठी म्हणजे बघ झालय त्याच्यातून छान‌ माइं
बरोबर बरोबर हो ते खूप मोठ आहे विचार्यांचे देवाणघेवाण हे करणं कार नाहीतर मग हेच नसत ना कुठे बाहेर चायच्याशी संबंध नाही आला की आपण काहीच कळत नाही आपल्याला आणि हे होतं
खंड एका ठिकाणी बदलत त्याला गंज लाग म्हणतात नाही का तशी अवस्था होऊन जाते एका स्त्री नाही का हो माहिती का तिला फक्त चूल आणि मूल करत बसली ती कुठेतरी खचत जा ते अ कारण निगेटिव्ह विचार विचार करते काही गोष्टींच वगैरे असं आणि थोडं बायकांमध्ये गे गेलं थोडं स्वतःच आरोग्य सांभाळता सांभाळता म्हणजे आपण म्हणतो ना चार मैत्रिणी पण भेटता आणि त्या गोष्टी पण केला जातो फक्त त्यांनी आत आरोग्य छान राहत आणि माइंड
अ हो हो तेच आरोग्य चांगलं राहत आणि सगळ्यात महत्वाची मानसिक जे हे असतं ना ते चांगलं राहायला म्हणजे कोणी माणूस असून दे पुरुष काय किंवा स्त्री मानसिक जेव्हा आपलं आरोग्य चांगलं राहत आपण मनाने जेवया अस तेव्हा मग सगळ्यावर आपण मात करू शक
हो बघा ना आणि बघा ना हे सर्व म्हणजे सर्व वयो गटातील स्त्रियांस ते नाही का म्हणजे तरुण असलेल्या मुली करू वयोवृद्ध बायका ही करू शकत त त्यांच्या मधले असलेल्या बायका करू शकता नाही अस वयाची बंधन नाहीये आणि मैत्रिणी म्हटल तर तिथे व बंध नाही नाही का हो म्हणजे विचार मांडायचं म्हटलं तर आजकालच्या तरुण मुली आहे बघा तर त्यांनी असे छोटे मोठे गट तयार केले नवीन गोष्टी अ म्हण नन कोर् शिकतात जुन्याही गोष्टी त्यांनाही शिकता येतात असं म्हणजे काही गोष्ट के तर बायकांना कस बघा आता म्हणजे बऱ्यापैकी खूप कमी वयातल्या मुलींना पीसीओडीचे भरपूर प्रॉब्लेम आहे अ परत हो मग त्यांना कसं ज्या वयोवृद्ध किंवा त्यांच्यापेक्षा वयाने असलेल्या बायकांचे जे सल्ले मिळतील योग्य आहाराचे वगैरे डायटचे हे घ्या ते खा त्याच्याने असं म्हणजे हा रेटमेकिनला समजतो मग त्या मुली पण कुठेतरी विकासाकडे जात के नाही का म्हणजे त्यांनाही पुढची पी निर्माण करण्यासाठी म्हणा किंवा स्वतःसाठी अ योग्य सला मिळेल योग्य मार्गदर्शन मिळेल तर, तेई कुठेतरी भरकटणार नाही खबर.
हो ना खरंय खरंय, कारण ते सगळ्यात महत्त्वाचं असत, म्हणजे हे ह अशा त्रासात मानसिक जो आपल्यात म्हणतो की नाही बाबा तू घाबरू नको. हे अमुक. कर अस नाही, अस हे कर किंवा डॉ कडे जा. खरे अस मानिक आधार जो दिला जातो ना तो खूप
खूप मोठा असतो, बघा ना म्हणजे कस सकारात्मक विचार जे मानले जात एकमेक मध्ये ते खुप महत्त्वाचे असत म्हणजे आपण. पहा की व्यायाम योगा तर. त्याही बरोबर विचारांची. जेवण घेवाण आहे, तितकीच महत्त्वाची आहे जी. माणसाला म्हणजे खचू देत. नाही पुढे नेण्यास चालण्यास मदत करते. नाही का आणि बायका बघा आता बऱ्याच काही कुटुंबमध्ये बायकांना. काही गोष्टीं म्हणजे, काही गोष्टी करताच येत नाहीग थोड बाहेर. पडल्या तर त्यांना त्या गोष्टी जोपासता येत आहे कुत्ता थोडं चार गोष्टी समजता, वगैरे असं म्हणजे भर समस्यांचा तोडगा आहे तो छान. एक आरोग्य आणि फिटनेस सा ती. थोडा वेळ आपल्या स्वतःसाठी. काढला तर नाही.
हो खरंय खरंय, अगदी बरोबर आहे, कारण काय असं. त एकत्र जमण आणि हे, कारण आम्ही नात त्याला वेळ मिळण हे बायकांसाठी खूप मोठ असत आता पूर्वी कसं क का घरातच असायच. सगळं हे करायच्या त्यामुळे निवांत वेळ दुपा त्यांना मिळत असल क पण कदाचित नसेलही कारण नाही म्हटलं त तेव्हा एक त्या कुटुंब पद्धती होती सगळं अस हे होतं म्हणजे एकाचं झालं एक झालं की दुसरं दुसरं झालं की असं ते काम चालूच राहतात ह्याच्यात पण आता कस झालं पण त्याच्यात मानसिक आधार घरातल्यांचा खूप वेळ
खूप मिळतो नाही का आणि बघा ना म्हणजे पूर्वी होत ह्या गोष्टी म्हणजे बायकांना मर्यादा खूप होत्या बघा पूर्वी पण त्यांच आरो ग्य म्हणजे तितकं इतके नव्हते जे आजकाल चालंया. आरोग्य विषय ते नाही का म्हणजे त्यांचं कसं जुनं खाणे म्हणतो आ पण जुणं खाणं काही गोष्टी अ मिळायच्या त्यांना तेव्हा त्या गोष्टीतून आणि आता त्या गोष्टी मिळतच नाही.
बरोबर हो.
मुळे मग ह्या गोष्टीचा विचार कुठेतरी केलाच पाहिजे नाही का. एक तिसी ओलांडल्यानंतर बाईका बरेच से प्रॉब्लेम्स सुरू होता आणि आजकाल तिशीपर्यंतही पर्यंत कोणी वाट बघत नाही लोक. करूस
हो ना खरय ते कारण काय एक तर स्त्रीच हल्ली नोकरी आणि त्यामुळे खूपच त्याच्यात ती हे होत गेलीय बि बिझी झालीय गुरफटली गेलीय सगळंच हे असतं ना आणि असा मानसिक आधार जो एकत्र कुटुंबात मिळायचा तो मिळेन नाही म्हणजे घरी येऊन पण परत तीने एकटीने सगळं हे करायचं त्याच्याबरोबर ते खरं म्हणजे तो एकत्र कुटुंब पद्धतीचा हा खूप मोठा फायदा आहे हा. आणि आता कसं सगळं जण वेगळं राहिला बघतात. नोकरीच्याहेनी म्हणून दुसरी कडे जात
हो पण बघा ना त्याने कस होत म्हणजे सर्व गोष्टी एकाच व्यक्तीवर अवलंबून म्हणजे येतात आणि पुरुष कसा असतो अ पुरुष एकटी महिला असली तरी पुरुष नाही ना घरातलं सर्व गोष्टी कर काही न असते पण ते खूप म्हणे पणास्स शंभर मधुन एखांन दोन असता नाही का. आणि हो मग ती बाई बा हेरही कस तिला, आणि मग स्वतःकडे न बघणं मग त्याच्यातून तिला बऱ्याचश्या गोष्टीं आजार वगैरे उद्भवणे होण शुगर चे आजार बरे पैकी होतात बघा आता साखर चे आजार आणि हृदयविकाराचा आजार वगैरे म्हणजे असे मोठ मोठ्या कुठल्याही गोष्टींना बळी पडतात पडताय बायका
ह नाही आणि हल्ली काय झालंय दोघही कमावतात त्याात पण मग घरीही वेळ मिळत नाही नाही म्हणून मग बाहेरचं खाणं जास्त हॉटेल मधलं खांणे जास्त होत, बर ते हॉटेल मधलं खाणं म्हणजे कसं असत काय सांग येत नाही कधी- कधी ते लोक कशात काय भेसळ करतात कशात काय हे करतात तर काहीच हे नसतं आणि सगळ्यांनाच ते पचत किंवा सूट होत असं नाही ना मग हा मग त्याच्यामुळे आजार पण जास्त
आपल्या हो म्हणजे त्याच्यातून बघा ना आपल्या शरीरासाठी ज जे घटक ज्या गोष्टी हव्या आहेत पाहिजे ते मिळत नाही- ना कुठे असतील त्या गोष्टी त्या घटकांमध्ये आपल्या घरगुती अन्नामध्ये असेल कधी तरी ठीक सांग पण अस रोज म्हटलं की ते किंत आणि घरचं अ्ण ते शेवटी घरचंच आणण आपली भाजपोळी साधी का असे ना पण ती त्याच्यातून आपल्याला कुठेतरी थोडफार काही गोष्टी मिळतात नाही का?
हो बरोबर आहे खरं य ते
हो हो
त्याच्यात जे आपण घरचं नीट व्यवस्थित सगळं हे करून केलेलं अन्न असतं तयार केलेलं अन्न क कुठेही त्याच्यात भेसळ नाही किंवा हे नसत असं जे अन्न आपण खाण हे अ खूप कमी झालेलं आहे असं झालंय कारण लोक दमून भागून येतात मग ते म्हणतात जाऊन देत खाऊन येऊ बाहेरच करू अमुकच करू आणि मग ते काय होतं मुलांना पण ते तशी याची चटक लागते ती आवड निर्माण होते जास्त मुलंही मग कधी कधी ऐकत नाही मला हेच पाहिजे ते तेच पाहिजे अमुकच पाहिजे पी आणि हे एक एक हाल्ली जे नवीन नवीन म ह्याची मोठी दुकानं आली आहे ना मॅकडॉनल्ड म्हणा किंवा काय ते दुसरं हे ते सगळं ते ते खरं अतिशय खूप अं हे अस त्यातलं खानं आणि हे त्याच्यात कसले कसले हे वापरतात चट म्हणजे चमचमीत होयला ला आणि हे व्हायला पण ते योग्य नसत ना आपल्या शरीराला आणि ह्याला पण ते कसं मुलांना कळत नाही छान लागतय जिबेला तोंडाला चव आली की झालं हा हानिकारक असत ते खर तर सतत
मुलां मुलांमध्ये छोट्या मुलींमध्ये बघ ना हो फूड पॉयझनिंग प्रमाण बऱ्यापैकी मग हे बाहेर अन्न खाल्ल्यानेच बऱ्यापेकी पैकी होतं आता अं माझे भाजीय भाज्या भाजीच सांगते ती बऱ्यापैकी ना आता आजोबांकडे आणि एकटीच भाची असल्यामुळे खूप लाडाची तर गपचुप् आजोबांंकडणं पैसे घेऊन जाते आणि तिकडे बाहेर टिफी वगैरे दिलेला असतो तच नाही म बाहेरचचं काहीतरी घेणार खाणार असा म आजारी पडले का का झा म्हणजे याला मध्ये प्रॉब्लेम हो जातात ना असं आणि मग माझ्या जबनला सोडावं लागतं का न का जाऊ ल पैसे वगैरे असं असे त्रास होतात म्हण असं काही गोष्टी म्हणजे आपल्या पण सवयी चुकतात
लगेच हे होतात हो हो हो बरोबर
ते नाही कर मुलांचे लाडकोण पण लाडाई कधी कधी अतिप्रमाणात होत जाते आणि त्या त्रास कुठ तरी त्यांना सहन करावा लागतो नाही का ह
खरंय खरंय आणि त्याच्या या खाण्यामुळे आहे ना आपल्या शरीरात
हो हो हो ह
हॅलो नाही मेद प्रवृत्ती वाढते आणि त्यामुळे सगळे बघा अशी अंग सुटलेली आणि हे केवढ तरी झाडे पणा आणि येतो पण तो खरं स्ट्रॉग हे नसत ते नुसतं असं पोपस असत दिसताना झाडे दिसतात सगळे
तर बी वाढलेली अस फक्त ती ह म्हणज दहााडी म्हणतो ती असतेच काही अजिबात
हो हो खरंय खरंय तेच तर
प काळजी घ्या होता ती
पाहिजे आपले आपण आता सगळ्यांनी हे करण्यापेक्षा स्वतःची स्वतःच आपण बंधन घालून घेतली पाहिजे स्वतःवर म्हणजे तरच ते शक्य आहे थोडासा हा चमचमीत खाण अ ह ओके झाले का नाही ना वेळ झालाय
हो हो झालं
झाले का बरं बरं चालेल हा चालेल धन्यवाद बोल ओके हा थँक्यू